अ नमस्कार नमस्कार
हाहाहा नमस्कार नमस्कार
भाऊ तुम्ही इंडियन हे ना
हे घ्या काय इंडिया सारख बोल तो अहो तुमची भाषा बारी बोलतोय
नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम ह ह ह
ओके ओके प्रत्युष अमेरिकेत काय चाललंय
अ नथिंग स्पेशल थोडाफार पाऊस
तुत्र काय तुत्रम एवडू पायहिलाय
व्हाट व्हाट
त ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प वर झालेला
हो शी इज व्हेरी गोराबट
पिल आवर चाय वाला इस व्हेरी गोरा
हू सेड
अ अ मोदी मोदी
अ य
नरेंद्र मोदी
तु काही बोलू नकोस माझ बद्दल त्याच्यामुळेच हमारा नरेंद्र मोदी चाय वाला
नो आय हॅव सीन हिम गोईंग इटली इटली सारखं
येच या
अ दॅट मेलोनी
अल् बेलोली मेलोडी मेलोडी
नरो मुलोनी मुलोनी
येस येस इट इंग मेलोडी
दोन यु डोंट नो द टॉपिक द व्हॉट टॉपिक ननो मेलोनी इज द प्रेसिडेंट ऑफ इटिली
हा येस जिद्द आय नो आय आयड टूड इटली
हो न यू आर सप्लाइंग मेलोडी चॉकलेट टू मेलोनी अड्र ब सिटिंग व विथ बिस्किट
हो द इटली लोक आय नो दॅट
हो बट इंडियन सर्वी दे आहेय न वेर लेडीस.
हम्
ब
वाय वाय आर ट्रम्प इ फाटिंग टू दट इरान
औ तल सोरी गय
इ आवर भारत पेट्रोल इज व्हेरी डुप्लिकेट इथल ए काय इथली मिक्सिंग
हो यू आर करप्शन इज सारखी सगळीकडें
येस आमचा दादा म्हरून गेला.
ओ पण हो हो
विद्य आजित दादा.
अरे या
अ इट इज मर्डर मर्डर
य फ सॉरी सॉरी.
हो तुमडत
या न यु इंडियन ओनली मर्डर्ड
येस यस य वाला मगर
यू इंडियन सारखीच.
ब मेलोडी इटिंग मेलोडी कंटिन्युअ गो ट्यूब लोडी
यू आर वेरी गरीब दन यू आर सप्लांग मेलोडी चॉकलेट एक रुपया बाबा
नण दड चचाय वालातऊन सप्लई मेलोडी
बट यु आर द इंिन सोलवी ना.
नो नो आय एम इटिंग बटर स्काॉच
हो बी आर अमेरिकन आर व्हेरी रिच हो जस्ट अस सेकेड ह वी आर इटिंग दट बोनविटा व नाही. यू आर वेरी
ग्रईड
वी आर फिअर वी डोंट अप्लाय फेअरंड.
आवर इंडियन्स आर आपलाशन कर. हा.
नाही आय हॅव लिसन यू आर
ये बाई वटला बत मी तुण फ लाई गोबित न शवड ऑन शेर
जरे ड्रिंकिंग बफेलो बोट मल् ह.
न वाटर डिंकिंग
वी आर नोडरंग वी आर.
मतलब
वेरी या शिक्षितवार रे. नो य यु आर नॉट अंडर्स्टॅडिंग सो मय इंग्लिश पर
ड युअर इंग्लिश सोपर
यू वल नाॉट गेट दन माय हायर इंग्लिश
यू प्लीज स्पीक
ओके ओके दन यू ऑल्ो स्पक यअर डन ब्रे दन
म भरज काहीस वरी पर
वच.
मगरी पर
आय नो यू ऑल इंडियन्स आर वेरी प्रुअर नय महिना नाही का?
येओके ओके.
युअ इंग्लि कमप्लीट
आसिक
ह. येस समथंग आयम आय एम विजिटिंग त्रंबक
हाय यर रा एक्साटेड टू वि ज त्रमबक
नो नो आयम नॉट एक्सायटेड माय परिवार इज देअर.
व्हाय.
बाय परिवार माय आत्ता बईण घेऊन अंजनेरी
वेळवेट
वन डोंगर इज देअर डोंगरे के पिछे व सम हाऊस बंगलो.
जर इंगलीशिंग वाट
व्हाट व्हाट.
इंग्लिश इंग्लिश.
हो शीज रंजनेली ना देड स् पी गावठी येऊन त सो.
ओके ओके डेटा यअर सिस्टम इज वेरी फेअर अव्हाट.
व्हॉट व्हॉट.
यस हिस्टरी फिअर लाईक. क्यू आर वड.
नो नो नो.
ह ब
माय आत्ता्या इज म ना.
ओके ओके दन वाय यू बोन द वाय यू बोन इन अमेरिका
बिकॉज यू आर प पुअर पीपल जट्स आय एम
डेटा अमेरिका इज झिरो. शी सेक्स आय नो दॅट
यर एर एनी वर थुकिंग
इन इंडिया वी आर डुईंग एनिथिंग धक्के पे काम.
दॅट्स फाय शिंकिंग नाॅट अॕन पुशिंग इकडं तिकडं नो नो यू आर इंडियन इज यू
नो नो आय नो व्हॉट आर यू डूईंग इन अमेरिका आय नो डॅश
वॉट डुइंग बट
नो नो पब्लिक इज देअर इ ब बडवाय व्हॉट आर यू डुइंग अमेरिका
नथिंग आय एम बिलो एसी स्लीपिंग
हाउ मेनी मणी याारयरमन अमेरिक
व्हाट पाड
हाउ मेनी मन आर मिंग इन अमेरिका
एक रुपये पच्चीस पैसा
बमुत मोदी दडाऊन ब्रदर
व्हॉट व्हॉट
इ ब मोदी डाऊम बरोब
हो पान खाके थुकला ना आप सॉरी पान थुकके बोलू ना हो आयम रिच
नाहीर ऑन कमा ऑन द वन रुप
हो इन माय शेती नाउ कोबी इज वर्किंग
व्हॉट
आय एम प्लांटेड कोबी.
अे वॉईस इ नाॉट कमिंग प्रॉपर्ली.
अरे! आय हॅव नाइंटीनटेड कोबी इन अमेरिका.
ओके ओके
वीस रुपये कमी दिस गोई
काय का?
वीस रुपये एक कंदीच घुईंगी
विचवात
अरे को बी कत
ओके आयम नॉट टू डुंग बिजनेस
अबाउट बिजनेस डर हो
बाय य वाॉट टू इस्टॅब्लिश मय बिझनेस इन अमेरिका
श्योर श्योर आय कॅन ऑल्सो हेल्प यू
नयतटु अमेरिक
यू कॅन वि्हजिट एनी देम ब्रिंग सम भाजीपाला आय ऑल्सो टाकिंग स्टॉ इकडं
ओके हाय मेनी
बट आय वॉंट कॉन्ट्री
फिफ्टी फिफ्टी ऑर ट्वेनटी ट्वनटी सेव्हनटीं सेव्हनटीं
अ सेंटी नाईन थर्टी इर्स
नो नो आय एम नॉट देअर
अरे बटाय एमसलींग. या नो नो आय एम गोईंग टू डू विथ यू.
बट आय वुड नॉट कम देअर.
व्हय.
आय हॅ टू शेड भाजी पाहाला फर हो
व्हॉट इस धंदा ऑफ कुडी.
वॅट.
व्हॉट डन टुडे डन.
टेन थाऊजन.
हा कॅन य किड मी ऑन जॉब
टू थाऊजंन टू थाउजंन
टू थाउजंड आय थॉट टेन थउजंन. हा नाही देन यू कम टू माय जे आय विल गिव यू जॉब.
आय नली द बिझनेस
ओके आय कॅन ऑल्सो अ बिन स दोन तीन विथ यु.
महेष आय वश पब्लिक माय महेश अँड गाय देअर
नो नो यू आर वेरी मार यू ब्रिंग इन यअर
ओके ओके!
सो व्हॉट अ टाईम इन इंडिया.
म बाराजी इज् झाली.
आय थं आयम गटिंग वटॅन आय की कॉल
वाटेश टईम.
सकाळचे साडे दहा. ओके ओके बा बाय
टाईम इज देडेअर.
हो डन डन.
बाहेर टाईम दबाई